हॅलो
हो, हा बोल
हा, ते काय होतय, कधी कधी रिंग होत नाय नव्ह, असं तिथन दाखवते इनव्हॅलीडी स्ट्रिंग मॅप असं काय तरी दाखव
नाही, मला काय दाखवलं नाही, नुस स्त कॉल, कॉल लावलो, आणि काय दाखवलच नाही, रिंग वाजत तू म्हणलास, कॉल कर म्हणून लागलं, आलं नाही म्हणून, मी कट केलो आणि परत लावलं, लागलं लगेच
हा, असं व्हय, ते असच कधी कधी दाखवते, आणि मग ते इररवून ते काउंट टू डेथ का नई, आपलं ते कॉल विस्कटतय, वाया जाते ते, तासात
व्हय
कुठं, फिरायला जायचं काय, आपण?
कुठे, जाऊया सांग तू? मी आच गणपतीपुळेला गेलो नाही मी कवा, कुठं तिथं समुदद्री हाय काय?
हा, समुद्र आहे, आणि गणपतीचं मंदिर आहे जयगड काय कुठलं तर किल्ला आहे तिथं. मग म मार्लेश्वर तिकडे रस्त्यातच पडतय. मग महादेवांच कुठलं तर एक स्थान आहे कुठलं तर असं दोन-तीन स्थान आहे भारी आहे तिथं.
हम्म मी मी गेलो नाही कवा जायचंय मला पण कवा घेय
मला पण जायचंय एकदा एकदा गेलोय मी अजून एकदा जायचंय हा फॅमिली सोबत गेलतो व किती दोन हजार बावीस काय एकवीस मध्ये गेलतो बहुतेक.
मग काय गाडीने गेलता काय? बस केलता काय?
हा बस न गेलतो. आता कसं बाईक न जायचं तिकट घेऊन रे हा बस डायरेक्ट रत्नागिरीला जाते. ते हा हितन शा व्हय शहापूर डायरेट रत्नागिरीला जाते मग रत्नागिरीत डायरेक्ट गणपतीपुळेला सोडते बघ.
तेच बस
नाही नाही दुसरं बस. दुसरं जाते बघ हम्म कधी तेव्हाच साडेतीनशे काय तर लागलेलं आवं हितन पर पर्सन होय पर्सन साडेतीनशे लागलेलं.
साडेतीन
येणं जाणं बहुतेक जाणं साडेतीनशे काय चारशे मध्ये झालतं असं काय तर जास्त लागला नव्हत तेवढं.
मग चालतय की परवडतय तसं तर एक तवा तवा चारशे झालतं मग आता पाचशे होईल आणि काय हा
काय झालं
तेव्हा चारशे चारशे मध्ये झालता आता पाचशे होईल.
हा पाचशे सहाशे असे काय जर असं होईल.
हा आणि काय एवढं चालतंय
खरं बस न जमत नाही रे जायला कस ते बस बर नाही मला जमत नाही म्हणजे फिरायला जास्त भेटत नाही बसला गेलास की नाही. डायरेक्ट तू तिथं एका स्पॉटलाच फिरणार ना मग ते. आणि असला आपल्या बाईक न गेलास की मग जास्त स्पॉट फिटू फिरू शकतोस ना परवडणार की जास्त तिथं पण जास्त खर्च येणार नाही बघ असं बाईक न गेलास तर किती दोन अडीचशे किलोमीटर काय तर असं हाय बहुतेक हा. हा बोल साठ साठ प पन्नास ची पण गाडी एव्हरेज देत असेल तर बघ की पन्नास पन्नास पन्नास पन्नास सगळ जरी शंभर शंभर पाचशे आणि पाचशे म्हणजे हजार बाराशे मध्ये म्हणजे एक पर पर्सनला सहाशे रुपये खर्च खर्च येते असं काय तर पेट्रोलच हा पर पर्सन. एका गाडीवर दोन जायच निवांत होते ती हा
दोघं जायचं होतय परवडतय आणि खायचा आपला आपला खर्च बघायचा.
च ते ते पण एवढं येणार नाही दोन दिवस आराम निवांत
तिथं राहायचं पण रूम असते ना हो.
हा तिथं पाचशे अकराशे मध्ये रूम भेटतात अकराशे मध्ये निवाण भेटत्यात.
पाचशे
पाचशे हा तिथं लिहिलेले आहेत म्हणजे गणपती मुळे पाचशे गणपती मुळे मध्ये पाचशे रुपया मध्ये रूम भेटतात खरं अजून मी बघाय नी मी मी घेतलेलो रत्नागिरी मध्ये तिथे आ अकराशे अकराशेला रूम होतं आम्ही किती पाच जण होतो.
पाच अकराशे मध्ध.
हा अकराशे मध्ये.
म चालते मला वाटलं की सिंगल साठी.
नाय नाय.
मम पाच सु मत चालते की आपण कुठं जास्त जण जाणार आहे पाच सहा जण गेलो तर बास आहे. एक रूम घ्यायचं बास. रूम पण कशाला लागणार आहे रूम पण कशाला लागणार आहे ते एवढं चेंजिंगला.
हा चेंजिंगला आणि सामान ठेवायला तेवढं बॅग ठेवायला कारण फिरताना बॅग घेऊन
रूम मध्ये राहायचं असलं तर कशाला जाणार फिरायचं यायचंय तर फिरतच असणार आहे.
त्या रात्रीला झोपायसाठी तेवढंच पाहिजे आपल्याला आणि का नाही दोन दिवस चा जे ट्रीप काढायचं निमान जायचं अडीस अडीच ते तीन हजार मध्ये लय होते.
होय बरोबर आहे. बघूया आपण दिवाळीचा टाइमिंगला काय गर्दी कवा नसत्या?
गर्दी काय म्हणजे कायम तसच असतात फिरायला म्हणजे म्हटलंस की थंडीतच चांगलं असते गं उन्हाळ्यात पण नाय आणि पावसाळ्यात कधी चांगलं नसते गरमीत थंडीतच चांगलं असते.
थंडी तेच केली दिवाळीनंतर थंडी अस
हा कारण उन्हाळ्यात गेलास कि लय गर्मी असत्या बा तिथं.
हम्म.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
नाही आपण नोव्हेंबरला बघूया मी जाणार आहे बनारस फिरायला नाही गेलोय की नाही म आपण जाऊया.
हम्म.
तेव्हा का कामं जरा काम एक्स्ट्रा करूया आणि पैसे जमा करून ठेवतो.
गावाकडे जाणार आहेस काय?
होय नोव्हेंबरला बहुतेक नोव्हेंबर डिसेंबरला. तिकडे जाणार आहे म भावाला सांगितलं की आपण जाऊया बनारस फिरायसला. नाही गेलोय की मग इकडे जायचं आपण.
हा तेच की बघूया काय होते अजून लई टाईम आहे.
लई टाइम आहे ते तर आहे सोड काय माहिती काय तव्हा काय आप पण मी गावाकडनं आल्या आल्या लगेच लगेच तर काम करणार नाही लगेच कामाला लागणार नाही. दोन तीन दिवस तर आराम करणार नवं.
हा.
ते दोन तीन दिवस फिरून यायचं.
हा. तेच बघायचं.
अ आपण ए आपण आप आं
निवान जायचं, तेवढं फ्रेंडसध्ये आपलं एक काढायच, ट्रिप होते, हा एवढं क नाही चार पाच जण, चार चार जण, बहू लय होत्याात
हम्म, मी, तू, जॅकी एक असतोय
हम्म, आणि कोणाला तर घ्यायचं.
नाही, मराठीत जे असते की नाही, मराठीतले त्यांना कळत, कळणार नाही, आपली भाषा आणि त्यांच आम्हाला कळत नाही लवकर, असा विषय आहे, मग कन्व्हरर्सेशन बरोबर होत नाही.
हम्म
हम्म, मग आणि काय, निवांत हायस?
काय, नाय, पेढे खायलोय बघ.
कुठंन, पेढे कुठंन आणलास?
पप्पा आणलीली कुठंन तर, लय दिवस आठवडाभर ना माझ्यासाठी ठेवलेले फ्रिजमध्ये त्यांना पण लक्षात येत नव्हतं, आणि मला पण लक्षात येत नव्हतं ते त्यातच होता आज, हा आज, आज भेटले तर खायलोय.
तुला सांगली नव्हतीत काय आणले?
हा, ते विसरलेली, त्यांनी पण हा, ते पप्पा फिरायला गेलते, कुठं तर?
हा, हा
नाय, आनलीलीत बहुतेक
हम्म, भारी, मी आता झोपाय जाणार हाय इथं, आता काय? आणि काय नाही, ते प्रोजेक्टच आपण करूया, लवकरच्या लवकर कोणाला सांग, कोणाला सांगायचं नाही की, पूर्ण झालंय अजून
नाय सोमवारी सर काय म्हणतात बघायचं, दाखवायचं सरांना, एवढं- एवढं आम्ही केलय म तसं आम्ही, करणार हाय
हा, त्या हिशोबानं करायचं, खरं कंप्लीट झालं की सांगायचं नाही, की कंम्प्लीट झालेय, अजून राहिलेय थोडं, अजून राहिलय आमचं नाही त राहिलं की नाही आणि म म्हणतात की आमच मदत करा, नाही हे नाय, सर सांगितलं नाय का?
तेच की, ते काय मदत करायला, काय नाही रे खरं नंतर आम्हाला कसं करत्यात, आ आमच मदत घेत त आणि नंतर आम्हाला, आम्हाला ओळखत पण नाही, असं करत्यात
हा, कुणाल बघ की कसं करतोय?
हम्म राहू दे आता, काय करायचं, तसं बघायच आपलं करायचं, दुसऱ्यांच काय, त्यांच्या- त्यांच्या टीम हाय, ग्रुप हाय, आपल्या -आपल्या ग्रुपमध्ये बघायचं
हम्म, बरोबर आहे, ते पण हाय
प्रोजेक्ट व करून ठेवाय पाहिजे, अगोदर चगोदर, नाही त नंतर न गडबड झाली की, चांगलं होत नाही म
हा, तेच की, अग अगोदर केलं तर चांगलं आहे रे
अगोदर थोडं -थोडं -थोडं -थोडं, एक -एक करत गेले की नेई बरोबर होतय.
ते सरांना प दाखवून, ते हे आपण क्लेरिफाय पण करू अ शकतो तोवर मग निवांत काय ह निवांत काय नंतर आपल्याला स्टडी करायला पण बर पडते त्यावर
बरं पडते आणि सर म असं सांगू शकत नाही ना की मी असं सांगितलेलं होत तुम्ही
हम्म आणि काय चेंजेस पण करायचे असल तर करू शकतो आपण.
अगोदरच करून ठेवलं तर चांगलं आहे.
तेच चांगलं आहे बाबा.
कि ती स्किल माय स्किलच करायचं होतं डाउनलोड सरांचं ओळख सरांना हुडकालतो सर गायब होते सरच
सर बहुतेक आत लेक्चर ला होतील काय कुठे नाश्ता कराय गेलती बहुतेक.
नाही कुठ ते नुसतं ते एकटेच नव्हती आणि सगळे होती की सर तिथं.
हम्म संजय सर संजय सर पण होतीत काय.
होतीत की एकटं थोडी न जाणार त्यांनी सर नाश्ता करायला.
ते त्यांच कायतर काल सांगालतीत हो काय तर ते इंडक्शन काय काय करायचंय ते. तर मग त्यासाठी गेले असतील.
हा ते पण असू शकते.
काय तर करायचं होतं त्यांनीच काम होम काय तर होत.
ते काय होईनाच बाबा मी किती वेळा ट्राय केलो चॅटजीपीटी ट्राय केल हो होईनच.
हमं क सरांना आता प्रॅक्टिकलचा आता मंगळवारी त्यांच्या बहुतेक प्रॅक्टिकल असेल. मग त्यांना ते करून देतील का दोन तास प्रॅक्टिस काल तेवढ्याच होते आरामात निवांत करायच म्हणून
काय कळना आता ते सर म्हणाले हे कर ते कर स कर बघितलं सगळं करून बघितलं काय होईना
चॅट जीपीटी बरोबर पण म्हटलं अस तर एवढं लवकर होत नाही आबा. जेव्हापर्यंत कोणाला म्हणजे पूर्ण माहिती नसेल ना मग तेव्हापर्यंत होणार नाही.
म्हणून मी सरां सर जे जे म्हणले की ते सगळं मी करून बघितले अगोदर पण चॅट जीपीटी ला विचारून विचारून खरं होईना म्हणून मी सरांकडे गेलो. सरांना पण वाटलं की मी काय केलं नाही अगोदर
आता बघूया काय होते मंगळवारी सांगूया मंगळवारी सांगूया परत
हम्म तुज जर काय आहे नव्हं स्केल
एस क्यू ला मी पण हा मी पण पासवर्ड विसरलोय आणि अरे दहा, बारा, वीस पासवर्ड बघ घालून बघितलं कुठलंच पासवर्ड दाखवणार ते काय पासवर्ड काय झाले काय माहित. कुठलं टाकलेल काय नाही सगळं टाकून बघितल काय सगळं चुकीचं चुकीचं म्हणालय.
होय मी पण ट्राय केलो सगळं जे ज पण टाकलोयच पासवर्ड सगळं ट्राय केलो.
मी पण आता तेच करणार सगळं डिलीट करणार आणि पुन्हा डाऊनलोड करणार.
बघ बघ होते का तू ट्राय करून बघ होतेय का माझं तर होईना झालत. मला वाटालय कुठलं तर फाईल आहे ती जे मी अजून आतन डाउलोड डिलीट झालं नाही म्हणून तर होईना असं काहीतरी आहे नाहीतर शेवटी हे कराय पाहिजे काय म्हणते त्याला लॅपटॉप हे करायचं.
लॅपटॉप फॉर्मेट मारुन कुठे काय होणार ते मायस्क्यल ऍप आहे नव्हं. ऍपला फॉर्मेट मारायला पाहिजे.
नाही नाही फाईल फाईल असत्याच रे. हे डिलीट केलाच नाही ॲप तरी पण असते फाईल.
होऊन जातात.
फाईल डिलीट सगळं होते रे एकदमच सगळं न्यू चालू होते नवीन नवीन. मग ते फाईलच गायब असणार आहे मग डाउनलोड केल्यास की होईल खरं ते त्याच्या अगोदर असं झालं तर बरं आहे नावं सर करून दिले तर. म्हणून सरांकडे गेलतो सरांणा वाटालय की हां.
अकरा मिनिट झालेत कॉल कट करतो बघ आणि काय पुढं बोलायचं काय काय? तवा तीन झाल्यात अजून एक हा ठीक एकच
हा.